हॅलो!
हॅलो
हा बोल ना काय म्हणतेस
काही नाही निवांत चाललयं ब
अगं थंडी पण खूप आहे ना गं बाहेर
खूप छान गुलाबी थंडी
गुलाबी थंडी नायं ग थंडी वाजणारी थंडी ये गुलाबी थंडी नाहीये आमच्यासाठी बाबा
थंडी मीन्स काय म
प्लेस थंडी
मला त गुलाबी दिसत नायं बाबा सगळीच गुलाबी थंडी बोलत्यात.
आम्हाला काय नायं बाबा गुलाबी थंडी त कधी एकदा झोप पीन निवांत अस वाटतयं आणि ह्या पावसाळ्यामध्ये चहा चहा आमच्या घरात इतका चहा असतोय चहा भजी म कायं तर तळेलेच लागतयं अग सार ख मला तर वैताग आलाय करून करून मला ते रेस नवीन किती बनवायय गे कशाच तरी रेसिपी सांगतेस काय म्हणजे बाबा असं पाहिजे मला बनवलयं आणि ठेवलयं आणि खाल्लेत एक महिनाभर
महिनाभर खाण चहा संग तुला तिखट पाहिजे काय गोड पाहिजे.
पाहिजे तिखट आणि आमच्या घरात कसं लागतयं माहतीय असं हा तिखटच जास्त खातात गोड वगैरे आता शंकरपाळीकर किंवा काय खात नाहीत अजिबात आता ते तिखट शंकरपाळी केलेली लगेच संपते अगो लगेच संपत्या मला ते करायचंच माझ मुड होईना मग चकली करी
किती शिट्टया? तिकट मध्ये तिखट शंकरपाळी हायं तिकट धपाटे हायं.
ये ते करून झालंय सगळं तिखट चकली चकली सांग मग मला मी कधी
हा चकल्या तिकट चकली कुरकुरीत मस्त छान असते की थंडीच्या दिवसात चहासाठी एक नंबर
कुरकुरीत काय काम नसल की चहा आणि चकली एकच नंबर.
हा करूया घे.
मी कधी केलं नायं का म्हणजे घरी मम्मीच बनवत्या आता तिला सांगितलं की मला लई शिव्या देईल त आता चकलीच
नायं नायं अगं सोपंच आहे. चक चकली बनवायचं एवढं काय तेनं आपल्या घरात राशनच तांदूळ हाय काय
आहे आहे भरपूर हाय.
म राशनच तांदळ दोन वेळा धुवायचं.
कर
दर दोन वेळा स्वच्छ धुतलीस की आणि पाण्यात तसं मुरत ठेवायच पूर्ण एक दिवस मुरत ठेव पाण्यात पाण्यातच मुरवत ठेवायचं भिजत ठेवायचं
बर
म ते दुसऱ्या दिवशी काढून आणि स्वच्छ पाण्यान धुवायचं‌. धुतलीस आणि मग पूर्ण ते पाणी निंतळवायला पांढऱ्या कपड्यावर असं पसरून ठेवाच उन्हात घालायच. च नाही.
हा हा फॅन खाली
फॅन खालीच.
आता ऊन तरी कुठ आहे म्हणा म्हणायलेस उन्हात घालायचं नाही फॅन खालीच
पण तु डोक वापरून घालशील दारात तुमच्या.
होय तुला माझ्यावर लई विश्वास आहे नाय.
हा व्हय लई हा ते.
म्हणुन म्हंटलं फॅनखाली सुकवायच पूर्ण एक दिवस मग तसच. ते ग आम्ही तर घरात मिक्सरलाच लावते बघ तुम्ही दळून आणताय का मिक्सरला लावतय?
दळून आणतेय मम्मी कसं करतात माहितीये काय. अ ते तांदूळ धुत्या आणि मी असं उन्हात वाळवत नाही ती पण आणि असं थोडं भाजत्या. आणि त्याच्यात काय काय काय काय डाळी घाल.
त्यात डाळ उडीद डाळ डाळ ती हेची फुटाण्याची डाळ
हा.
ते सगळं घालायचं भाजून घ्यायचं.
हम्म उडीद डाळ उडीद डाळ किती घालायचं त्यात एक किलो चक राईस म्हणजे तांदूळ असलं तर?
काय एक पावशेर भर घालायचं.
अ
कारण ते लय चिकट होते बघ होय फुटाण्याची डाळ जास्त घातलीस तर चालते. ह त्यांन कुरकुरीतच होतंय हम्.
उडीद डाळ जरा कमीच घालायला पाहिजे चिकट पण येणार ग त्याला.
म्हणून तर पवाशेर सांगितलं तुला लय चिकट होणार. छान होते सोड तसं पण तुला तेलातच सुटाय बघणार नाही उडीद डाळीला.
हा.
आणि त्यात थोडा रवा भाजून घाल आपण हे लावू. म्यासाठी रवा कसा भासतेय मग ते हयाच्यात. तव्यात तसा रवा भाज छान परतून घे. आणि त्या तांदळात टाक तांदूळ आणि डाळी सगळ्या मिक्स झाल्या. मग ते दळून आणायचं.
मग तुम्ही हे मिक्सर लावते ना मिक्सरला पण होते ना पीठ एकदम ह्याच
ते आपल्याला चकलीनं भरड भरडचं लागते, एवढं कुठं बारीक चालते. ते आपला मिक्सर ला असतय तसं होतंय की.
हां हां बर.
तसच करायचं मिक्सरला जरा चाळून चाळून करायचं, कुठं दळायला जातीस. तुम्ही दळून तुम्ही जातायसाचं कुठं? जाऊन या मग नंतर. काय म्हटलीस?
जातं जातं.
आणि ते जाऊन आले व्यवस्थित पापड. आपलं हयाच पापड कधी केलंयच काय हंडी पापड??
नाही बाई.
अगं केल्यास, की तू हंडी पापड सेम त्याजागद प्रोसेस आहे, ह्याज पिट मळायची. एका ग्लासला दोन ग्लास पाणी.
हां हां हा
ती एक ग्लास पीत असलं की, दोन ग्लास पाणी उकळवाया ठेवायचं.
हां हां.
असं प्रोसेस हाय, त्यांनी
हां हां केलोय की ते तसलं, ते शाबू पापड, शाबूच कर-
तुमच्या मम्मीने सांगितलेली बघ ते-
होय होय तसचं की, एक ग्लास पिठी, दोन ग्लास मैदा उकळवायचं.
हां हां, जसं पीठ घाललं तसं ट्ट मळून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसं तिखट मीठ ते घालायचं, तेलात घालायचं नाही. पहिला तेत तेलपीन घालायचं, चटणीपीन घालायचं, चकली मसाला मिळतोय, चकली मसाला पण घाल नाही तर तेचं विसरशील
हां हां.
लिहून घ्याल्यास चकली मसाला घाल, चकली मस त्यानंतर तुला लाल तिखट पाहिजे, लाल तिकट घाल, घरातला बुक्का अजिबात घालू नक
त्याला डाऊट आहे, ह्या प्रोसेस मधे, आता आपण सर पीट पीट आहे, हं. आती पीठ अ तू म्हणलीस ना, दोन ग्लास पाणी असलं की, दोन ग्लास पाण्याला एक ग्लास पीठ घालायचं, ते अ अम् म्हणजे याच म्हणलीस, म्हणजे आता ते घट्ट होणार, मग त्याच्यात मसाले कधी टाकायचं? का पहिला ते मसाले टाकायचं?
पहिल तेचं सांगलोय मी तुला. प-पहिला आप रिकाम भांड यात तेल घातली.
ह्म.
तेल जास्त घालायच नाही, तेल जास्त घातलीस तर ते - त्या तेलाणं आपण चकल्या कधी तयार करून, तेलात तळत असतोय, तेव्हा त्या चक ल्या सुटायला बघत्यात.
बरं.
मग एक-एक-एक दीड चमचं तेल टाकायचं, त्यातच सगळी मसाले घालायचं, चकली मसाला तुझं लाल तिखट. घरातला आपला मसाला वापरू नको, आपली चटणी, त्यानं चकल्या लाल होत नही.
बरं.
मग ते मसाला टाकल्यानंतर, दोन ग्लास पाणी घालायचं मीठ तेनं टाकून.
हां हां हां हां आणि मग ते पीठ घालायचं?
हां मग त्या चांगला हलवून घ्यायचं, मावल तेवढ मग दोन ग्लास, पा एक ग्लास मधे मावतय, दोन ग्लास होतात.
होय होय बरोबर.
हम्म. मग जर नंतर तुला मळताना पाणी जर लागत अस, तर गरम पाण्यान तू आणी पीठ मळू शकतेस की आपण भा करीला कसं मळतोय, तस.
हां हां चालतय की.
तसं माळायचं, लागल तसं वर्ण पाणी घ्यायचं ग, ते पण गरमच पाणी घ्यायचं.
हां.
मग गार पाण्यानं ते नीट होत नाही, आणि सगळं व्यवस्थित मिळून घेतलीस की नाही, मग दहा मिनिटानं मग- करायला घ्यायचं. व्यवस्थित क्रंची क्रंची छान होत्यात आणि वरण हे पीठ मळताना तीळ घालायला विसरू नकोस.
हा त्याच्यामुळे दिसायला सुंदर दिस तीन आपली चकी
ते हा एक नंबर क्रंची
वाव पावसाळ्यात थंड वाजालेय
व्यवस्थित गोल गोल पाड आणि तेलात सुटायला कणी व्यवस्थित गोल पाडूच नकोस तु मग.
काय मजाच दंडी दंडी पाडाय पाहिजे लांबडं लांबड फ्रेंच फ्राईज सारखं.
अस आणि तसं आपण चहा संघच खाणार हाय.
नाही मोडूनच खाणार खावा म्हणणार ना मग कसं होईल तसं.
तुला समजली नव रेसेपी.
हो रेसिपी समजली मी ट्राय करीन.
अजून काय ऍड करायचं वाटतय की तुला त्यातं म्हणजे काय काय राहिलय असं.
हम. मीठ तर टाकलेय आता काय नाही मला नाही काय वाटत मुगडाळ टाकायची होती काय?
तुगरो सगळ्या डाळी टाक म्हणलो नाही का मगाशी.
हा हा नाही सांगितल्यास की कारण मी चकली कधी वेळा जात नाही कारण ती चकली आईन टायमाला येत्या आणि दिवाळीत फिस्कटत्या माहिती आहे त्यामुळे चकली त्या आपण हातात घेत नाही, बाकी मी सगळं बनवतो सोड दिवाळीला. लाडू म्हण करंजा करंजा आनी दोन प्रकारच्या एक
दोन प्रकारच्या कुठल्या?
म्हणजे एक वाळ्या खोबऱ्याची सारण करत्यात आणि ओल्या नार ओल्या खोबऱ्याच्या त्या एक आमच्यात लई आवडत्यात.
ते काय ऑड कधीपण बनवलं तर चालत
हा चालतंय पण त्यावेळेस कसं तेल असतंय सगळ सामान असतंय बनव मग अस करत्यात ग. मग लाडू वगैरे पाक आणि बुंदी आणतोय सोड मग पाक वगैरे मी घरीच करून बांधतोय लाडू. आणि शंकरपाळी ते तिखट शंकरपाळी गोड शंकरपाळी
तिखट शंकरपाळी आणि गोड शंकरपाळे.
हा आणि काय नाही, आम्ही जास्त खाज्या वगैरे हा बाहेरून आणतोय घरी नाही करत. नाही नाही करत ग तुम्ही करताय?
होय लई छान वाटतय ते पन करून बघ एकदा ट्राय कर.
काय काकूंनी मला काय दिली नाहीत ह्या वेळेस डब्बा अनारसेंचा.
तू ये घरी निवांत गरम गरम खाऊन जा. हा सगळं तयारच असते. डोनट अनरसे. तू करायला येणारस करायला ये मग.
करायला काय शिकायला येतो, अनारसे ते सांग कवा करायचेत तेव्हा सांग आपण पार्टी करूया मी बिर्याणी करतो घरी सांग मम्मीला चिकन बिकन आ
आण चिकनची आता मम्मीे त्या काय बघतो मम्मी त्या काय बघतो ना मम्मीच्या वासनीच पण मीच खातो.
काय.
बिरयाणी.
मम्मी हाय पार्टीला नाही मी य तू की घरी मग आपण तिकडं पार्टी करूया तुमच्या इकडं.
असं म्हणाल असोय आमच्या इकड मग काही विषय नाही की सगळं मम्मी पप्पा पण आसतात आमचं.
मग तेच की घरातच की मम्मी पप्पा दादा वहिणी. तू मी सगळे.
करूया की मग.
छानपैकी. पार्टी काय आम्ही करतो मस्त छान असं सगळे म खाऊया मज्जा. ते मी तू रसा बेसा बनव मी बिर्याणी बनवतो रायता बिता बनवूया असेल.
ते रायता काय असतयनी?
बिर्याणी बरोबर देतात ना बाहेर खायला रायता. तो बनवायचा द. नाम ग रायता रायता रायता वेगळं दहीच. कोशिंबीर सारखं असते बघ.
ती मी रकू मा तू आल्यावर बनव मग खाव्या.
आम्ही बिर्याणी आणि बिर्याणी थोड बनवणार मग काकूंना रस्सा बनवायला लाव. नाही काको ना नको तू बनव.
मी बनवतो मम्मीला नको बनवायला लावू.
यश
होय तिलानी लोड कशाला चालेल करूया की आपन.
क
आपल आपण सगळं करूया.
हा आपला पण करूया आणि तीला किचनमध्ये ठिपाईस ठेवाय लावायचं नाही.
होय.
सुरवातीपासून एड पर्यंत तिन जस आपल्याला किचन सोपवल तसच. किचन परत तीला सोपवयच.
मस्त स्वच्छ करून. चालते की ये मग लवकर.
अग ख चालेल ठेवू काय.
हा हा ठेव बाय.